हा बोला जे वरण्याची शेंगा निवडत होते बसलोय बगा
होय हा हा ह बाळाला उपीट करायला लागलेय
उपीट करायला आहे सर
हा रव्याचे हा त्याला काय नाही आता गडबड आहे त्याला भुका लागल्यात फक्त जिरं आणि लसणाची एक कुधियें आणि फक्त हम् हे घालायचं कडेपत्याची फोडनि घालायची
हा हा आणि कांदा टमॅटो
हम् टोमॅटो आम्ही घालत नाही कांदा घालतोय खर आता वेळ नाही कांदा घालायला चालते तसं पण
हा हा, चालतंय की-
हम्म.
हम्म, तो लहान आहे- नाही तिकट हे हम हम् मग डळातन काय घालतअस त-
नाही नाही. तो अस लइ ति - तो जास्ती केलेलं खात नाही. हा.
ह ह.
हा, त्याचं कसं करतायसा?
ते जे आमटी- करतय- अशं हम्म म्हणजे असं ते आता वरन करतो - आणि नस शेंगदाण्याचा कूट कांदा घालून- पण कर-
भाजून घ्यायचं काय आधी?
ते हुशार त्याला
अ मग ते चेचतायसा का नई - कशाला लावतयसा. नाही नाही ते वरना
कोल्हावरना.
ओल्लावरना म त्याला जरासं चेचत नाय काय? हा हा आम्ही कस भाजल्यावर काय ना- हा जरा- जरा त्याला असं बिया असतात ना ते फोडतोय.
हा हा हा फोडत- तस का? हम्म आणि काय घालता सग - मंग?
मग ते जर जास्त कठीण बी न ते असलं ना मग भाजयचं सरासरा- आणि भाजल्यानंतर मग ते अ मिक्सरला लावतोय जरा मोठ मोठ नाहीतर मग कवळा की जरा भाजायचं ज चेचायचं फोडायचं
हा.
आणि मग त्याच करायचं. लसूण तेल घालून फोडणी घालाय ची.
हा हा चालतय की.
कोथिंबीर ते न तुमच्याकड कायम असणार.
काही बर ना होय आमचे डो
आता म्हणत्यात.
अ हिरवाच देतेस नव्ह.
तेच आत हिरव बी असत्यात एका ह्याच्यात तीन ते चारच असत्यात.
हा ती ते चारच असत्यात तेच
हा मग ते पावटा आमच्याकडे पावटा म्हणत्यात त्याला.
त्याला व्हय पावटा म्हणते आता मला आणि कोणत सांगितलं तर व नी म्हंटलं होत वाटतं आमच्या.
हा पावटा म्हणजे पावटा म्हणत्यात आमच्या भाषेत तुमचे तिकडं वरणा म्हणत्यात. संक्रांतीला तुमच्या तेजीच भाजी असते ना वरण्याची.
हा संक्रांतीला वरण्याची भाजी वर्ण वांग करतात.
हा म्हणजे वर्ण आणि वांग मिक्स
हा वांग मिक्स करायचं.
म ते चांगल लागतय.
अ त्यात नुसतच वर्णवांग नाय पाच जिन्नस एक करायच असतय.
अ म्हणजे काय काय?
वरण वांग शेंगदाणं परत असं अं कोण वटाण घालतय
अण ते हरभऱ्याच हे घालत नाय
हा सोलान पण घालायचे सोलान घालत्यात मग शेंगदाणे एक धर त्यात.
हा म ते काळा हुलगा काळा हुलगा नाय हा कर्नाटकात काळा हुलगा वापरत्यात.
हा घालत्यात.
हम्म. काय ते. पावटा झालं नंतर वटाना.
हा वटाणा आय हिरवा वटाणा.
हा.
सगळ्यातल अस जरा जरा जरा घालत्यात. आणि मिक्स भाजी करत्यात मी सया जिवन. आणि आमच्या तिकडं
एकादी
सगळंच भाजायचं वरण वटाण त्यात आणि सुक घट भाजी करते. तेच.
घट्ट बाहयच अह आम्ही असं नाय आम्ही एक. सुख सुखी करत होय आणि एक पातळ करतोय अस बकळ. पुढं घालून पातळ करायचं.
हा हा हा राळचा भात आणि बाजरीची भाकरी,
हा पातळ तीळ लावून पातळ भाकरी करतोय. म बाकरी जास्त वाळ्या क मुक्त कोणकुस करून तेन खाते ना,
होय होय तेी खरं आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तोंड बघायचं न
होय होय दुसऱ्या दिवशी त्याला बांधून ठेवायचं. आणि त्या दिवशी आपल्यात पोळे्या असतात.
पोळे असत संक्रांतीच्या हम्म ते भोगीला झालं हम् त्या हिरव्या साडे्यांनसतयाात हा कपाळात गुलाल बिलाल घालतेले हम्म गा डोळ्यात काजळ
काज बायकांचा सण असतो ना तो.
हा बायकांचा सण असतय, कुठल्या सणाला नटत नाही, सगळ्या सणाला नटतेतच म्हणायच घर सण बाईकांच संक्रांती सून संक्रांतीला काय काळ्या साड्या
हा काय चाले,
तरभ काल घा गजरे बिज अर मग अस तुमच्या इकडे कार्यक्रम असत.
पैठणीचे खेळ असतात नंतर ते पाणी म्हणतात बाय कायऐकत्र येऊन
हा हा
हो
मस्त वाटते असतत काय काय भारी वाटतेय तेवढं सण आत ना हम्् हम्म हम् हम्म स आहे आ
आहेत की आता उपीट करायल त्यांना चारायला देणार आहे. भांडी पडल्या भांडी घासूनत स्वयपाकाला घालायचं आता
चलत आहे.
हम्म
हम्म निव अंत काय टेनशन हम्म आत्ता झोपण उठलाय
हा जो मी नाही झोपली
हा हा ते लोगिन अकाउंट लोगिन केल त सवई तिकडं
होय होय
हा ते दिदी सांगत होती हम् मी पण मगाशी आलो तीन वाजता
हो
हमम आणि तुम्हाला कोण करायचे म्हटल जाता ना
हा
तर मम्मीच आला मग मम्मी सां बोलत आलो ते तुम्हाला फोन करायचा राहिला
ब
हम्म मग म्हटलं ना संध्याकाळी जेवण करीतच करायच हो त्यात नाही मानत पाचकाल ह विर्यात म्हणाल ती मी करतो तर ह तुला खाली जाऊन म्हण लो कोतो नंत तर ना आता जरा बस गिली खाली आणि आणि हम्म दूध काढाय गेल्या
हा हा आता गेल दु काढायला
नाही जाऊन झालं अर्धा तास
हा हा
टाइम लागतोय शेण बी टाकून यायच
हा सगळ गावराय पाहिजे गोट्यातलं
वय गोटेतलावर नाहीच शेण तन टाकून जाऊन यायचं तुमचं कती कॉल झालंय
हम्म पंधरा
पंधरा झाली
हम्म सोळावा
हा
सोळावा नाही सतरावा आहे एक मिस झाला तस म्हणलं तेच चार पाच मिस झाले त्या याच्यात
कावो
अहमम नंतर सांगतो हह
बरोबर हम्म आमी निवांत. ते बघा आता
आणि दुसरं काय करणार आता कालवण
आता भाजी लागणे काय नाही हो बघाय पाहिजे जे काय तर आता कारायच मग हेच करायच. कडधान्य कराय पाहिजे. माळ हम्म हे घेतलेलं माळव ते झालं. काय म
हा हा
हम्म ते सारखं सारखं सारखं नाही आत हा जा
हा हा
ते वांगीते तेच खाऊ वाटत नाही काही
खाऊ वाटत नाही होय होय कोबी जरा तिखट करायचा चरचरीत म्हणजे ते गोड लागत नाही. भाजायच लय उशीर होईल असं लाल होईस तोवर भाजायचा आणि आणि मिर
हा हा मस्त लागतय तो चटणीपेक्षा तो चांगला लागतोय तुरीची डाळ.
मटकीचे डाळ तुरीची डाळ घालते आणि मटकीची डाळ घालते.
मटकीची घालताय का नाही तिकड बऱ्याच प्रमाणात मटकी. किती डाळ वापरतात नाही.
होय मटकीच्या डाळी छान लागते मटकीच्या डाळीच काहीतरी करून बघा तुम्ही.
आमच्या कडे मटकीेची डाळच मिळत नाही आमच्या इथं.
दुकानात मिळत असल की.
मटकी मिळते डाळ मिळत नाही.
नाही नाही मिळत असत ला असत सगळीकडेच असते. जरा विचारा.
बहिणींना सवय आहे ना तशी मिळते म्हणून. म्हणजे त्या पण वेळा आठ. पढे चेयित. मग दोन तीन वेळा आम्ही तिथ विचारलं कुठे मिळा नसती.
हा हा.
मग आता मिळते काय कोणा असतो त्यांनी तिकडनं हे तर मिळ नाण तिकडन दोन.
आणलं तय.
हम्म!
हा! हा!
त्यांना आवडते ती म्हट.
डाळ हा हा ते सु. पण सळ्या छान होत्या.
हा ते उसळच करतेेते मग कांदा घालून. मी कधी खालेल नाही.
हा होय नाही, मटकी अस. भाजय. आणि भक्कळ कांदा घालून छान होते की उसळतेचे.
तेव आमटी चांगला गेल.
हम् कस लागते ती मिसळमध्ये चांगली लागते. ते हा. म सळ सांगत चांगलं असगते त्यात फरसाना दिन घालून. घरी पण असली तर त्यात कांदा जरा फरसाणा घातला की चांगला चपात.
आणि. करतोय की मग, शेवते ना म आम ते मिक्स करून खातोय.
मकायनी
काय नाही बघा,
याात
हा
हम् ह कुठे गेले चिरंजु
किरणजीव आहेत की पीट करून दिलं आता खात्यात भांडी पडल्यात भांडी घासायची थांबा.
झालंय बघा.